हॅलो ऐशु
हा आवाज आलाय काय
याला यालाय काय कराला
काय नाही बघ बसलोय तू
मी स्वयंपाक करालोय
हा हा हा
हम्म
माझं काही स्वयंपाकात जास्त करायचं नाही ह हम्म म्हणताना नि मानताय काय करायला स्वयंपाक मग
मी बघ मेथीची भाजी करणार आहे डाळी शेवग्याची आमट ह ह अ भात आणि भाकरी
हम संध्याकाळी भाकरी असत्या होय?
होय. दोन- टाइम भाकरी आसत्यात मामाच पोरगं होय होय दोन टाइम बाकरी अस- मी काय करते सकाळी मानसपुरत चपाती मानस आणि चिमूला पाळ चपाती करते.
हम्म हम्म हम्
हं हं
हम्म
बड्डे छान झाला ब, तिला कानातलं केलं बड्डेला. दीड ग्रामच्या आणि माणसला माणसला काय केलं नाही सोड, चिमूलाच केलंय सगळ मम्मी ड्रेस आणली. दिराना एक ड्रेस आणला. आणि त्या दिवशी मम्मीच आणि मावशीच ओटी पण भरलो मी. अधिक महिन्यात भरायचं होतं. ते हेज्याम-. ह झालं नाही ग. मावशी येणार होती कोकणातन यायला. तीला वेळ होत.
हा हा हा हा.
तिला वेळ नव्हता म्हणून मी ते भरलोच नव्हतो. मग आता भरलो.
अं जाऊदे सोड आता आपल्या हेज्यान भरायच तर मावशी तिकड, मग तू कोकणात हुतीस परवा तेव्हा भरायची हुतीस.
पेमेंट नव्हता हेंच्या.
हा हा हा ह.
पेमेंट.
काय तात्पुरत एक, याय लागलंय यालाय. तात्पुरत एक पीस तरी घालून ओटी भरली असतीस तरी चाललं असत.
हा का भरलो, की मी तिला ड्रेस. तेन आनलो.
हम्म हम्म हम्.
हा व्हय केलो.
आणि त्यांच तर हौस, आपल्या शिवाय कोण, करणार ग.
होय.
हम्म.
आता मला एकदा कामाला लागलं की, हौसच करायच त्यांच.
होय. ते अंशूच हे करत्यास काय नाही ग, सुकन्या योजनाच भरत्यास काय नाही अंशूच? पोस्टात. सुकन्या योजनाच पोस्टात पैसे भरत्यास काय नाही म्हंटलं.
काय म्हणले.
अगं. अनसूच सुकन्या योजनाच पोस्टात पैसें भरत्यास का नाही ह तेपण चागलच. नाय ग.
सुकण्याच... ते हे पण केलोय की मी लेख लाडकी माझ्या दुसरी जर पहिला मुलगा असला आणि दुसरी दुसरा मुलगा मुलगी असली. तर ते कुठला... तर लेक लाडकी योजना हो तुझची....
हो सगळ्यांनाच आहे ना. ते म्हणजे... त ठराविक काय दोन हजार किती पासून पोरी जनमल्या त्यांना सगळ्यांनाच आहे नव्ह लाडकी योजना. म्हणजे माझ्या जावेने पण केल्या आमच्या विश्वासाठी.
काय म मलात म्हणलीे बाय. पहिली पुरगी असली पोरगा असला,
हम्म.
दुसरं पू दुसरी पूरगी असली तर ते लागू होते म्हणा.
तिथ पण केले म्हटले. ती पहिलीच आहे त्यांना.
हं हं हं.
मल मला तर अंगणवाडी म
हं, काय माहत ती नाही मला पण. नही अ म. अगं अशा योजना असतात काय आणि आपल्याला ते माहित नसते. बारीक सारीक.
अग अनेक आलेय तुला सांगतो ऐक इश्रम कार्ड आहे तुझा? इश्रम कार्ड
इश्रम कार्ड म्हणजे कसले असते ते?
ते कार्ड असतोय इईश्रम कार्ड म्हणून. ते कार्ड हेच्या हिच्यात मिळतंय बघ मालगावे कडे. म ते काढून घे. आणि त्याच्यावर महिन्याला तीन हजार लागू होणार आहेत. परवा दिशी निघलाय ते योजना. महिन्याला तीन हजार मग ते मी पण भरणार आहे फॉर्म. आठ दिवसात येत ते.
हं हं, भरून घेतो की मग.
हं.
ते पोस्टाचं आहे का नाही, अ एक हे आहे काय म्हणजे? ते मार्च मध्ये येतय म्हणा. अ आपण कसं सोन्यात पैशा तो बघ. तस आत्ता जो सोन्याचा रेट आहे तो त्या रेट न कनी तिथं प पैसे भरायचं काय? म्हणजे आता तू एक ग्रॅम घे दोन ग्रॅम घे. आता समज एक ग्रॅम ला बारा हजार चालू असेल अं तर बारा हजार रुपये पोस्टात भरायचं ते आपण एक ग्राम सोनं घेतल्यासारखं आणि आपल्याला त्याच रिटर्न की नही, अ पुढं, म्हणजे आता तू कधी पण पुढ काढलीस ठराविक वर्षानंतर किंवा आता तुला अशुं दहा वर्षांची दहा वर्षा त्यानंतर अंशुच्या तुला लागणार असेल तर पैसे किंवा तुला सोनं खरेदी करावसं वाटलं. तर मग तू ते पोस्टातल पैसे काढून म्हणजे दहा वर्षानंतर एकदा एक ग्राम चा जो रेट ते कनी त्या रेटन आपल्याला पैसे म्हणजे एक बॉन्ड अ काय त्याला बॉन्ड म्हणतात बघ. सोन्याच बोंडचं काहीतरी आहे ते तर ह्याचे पोस्टर चौकशी कराय मजे माझी मैत्रिण केल्याग ती पोस्टात परवा गेलती चौकशी करून आला. म्हणजे आता सोनं आपण जरी घेतलं तरी ते म्हणजे घरात जरी घेतलीस आ पोरी लहान आहेत. म्हण आपण एक एक सोनं काय तर करून ठेवातील आणि म्हणजे घालायचं होत नाही तसच ठेऊून राहते ना ते आणि म्हणजे आता बदलत राहतात. किंवा म्हणजेे नाहीच घरात पण म आपण असं करू शकतोय काय तर आयडीया म्हणजे पुढ ज्या रेट ना मिळते म्हटल्यावर विचार कर की तू ज्या रेटने चाललाव सोना हा हा गोल्डन मिळते.
ह ह ह पण तेवढं कॅश सगळं एकदमच भरायचं.
हा वर्षाच्या एंडिंगला आपण जरी थोडं थोडं साठवून जरी आपण भरलो वर्षा एंडिंगला मार्च मध्येच असते म्हण. ते आध्या मध्ये मिळत नाही म्हण.
हम हम हम बर बर बघतो. हे बघतो विचारणारतो.
हम त्या तर चौकशी करायला पाहिजे नाही तुम्हाला पण माहिती नाही नेमकं काय ते असं तिनं मला सांगितलं ज तुला सांगितत. हम्म आतापस ना तर आपण पोरींच्या सा कायत कायत करून ठेवलं तर पुढं बरावं. तर त्यांच्या आपल्या आपल्या वेळेच तेवढी महागा आहे. आणि पुढे तर काय बघायलाच नको.
हो बत्तीस नाही अठ्ठावीस हजार नव.
आ एक लाख आठवी हजार.
एक लाक आठवीस पण नाय आता
जास्त असतेल मला का माहित नाही रेट किती ये
आज बघितलं म एक लाख अठ्ठेचाळीस आहे हो
लई महागवले काय घ्याय
दोन मिन दोनच मिनट आले हा हॅलो हा बोल की अ ते गमी बि ची भरून देतोय दुर्गा मा त्याचा
हा हा हा
मग ते टाकी भरायला आलोय आता त्यांना दुखनचा म्हणाले त्याला म्हणले जऊन देतो.
हं मग अगं मी मंगळसूत्र
हूं
माया साठी ते सारखंच कंटाळालं तुला
अग ते हे पण निघाले की ग अक्षु अ असं पाईपा पाईपच नवीन आलय बघ ते मंगलसूत्र आता तिल सिरियल मध्ये सगळ घालतात बघ म ते पायप पण आलात आपण गाठवून घेऊ शकतो ते छान दिस
बघितलं की नाही. ते लय जण घेतल बघ
होय माझ्या मैत्रिण घातलाय काय ते आणि ते दोऱत किती वेळ त्याच गेल्या वर्षी केलं बघ तीन हा गेल्या वर्षी या दिवसात केला जून मध्ये आणि किती पंधरा हजार मध्ये झाल तिचं खरं असं वाटलं ते बघून की तिचं मिनी घंटनच आहे.
होय तस वाटतय मी पण बघितलं माझी मैत्रिणी करून घेतलं तसे
हा
छोटी छोटी पाईप असतात
हा तेच की पाहि पाहिज आणि त्यामध्ये छोट्या मोठ्या सगळ्या साच ते म्ह पाप आणि वाट्या काय आपल्याकडे असतातच कि त्याला नुसत पाइपा करून घ्यायचं
आणि कट करून देऊ आम्हाला हवं तसं
होय चालतय
ते आता नवीनच आलय
अज साला पण छान असतेय ग आणि त म मिन घंटन केलीस की सारखं तुटायचं ह ज त्याच भानगड असते ते हे काय भानगड नाही आहे
मिनी गंठण करून घेतलं की आता माझं हाय की मता ततीतर सळ मंदलं आणि ते करून घेतलं
मग काय तू गावातनच घेतस का काय
क
ह
होय ग ते तुझ्या कानातलं हाय की नाही कोणाच किती कॅरेटच हाय ते
किती कॅरेटच
हम
बावीसच हाय वाटत
अगं बाळा घेताना बावीस कॅरेट घ्यायचं कलर डाऊन होत नाही विचारून घ्यायचं.
मग बावीसच आहे की मग.
डाऊन कि झालंय त्याच.
ते मी रोज वापराले आहे गं म्हणून - म्हणून तस झालं आहे बग -
रोज जरी वापरला तरी कलर डाहून होत नाही बावीस कॅरेटच - माझ्या ऐक की आता -
मी आता काय करणार आहे एक बारीक मध्ये घेणार आहे मला तर रोज - रोज घालून ते भीती वाटते ते बाई कुट तुटलं बीटल तर काय करतेस आणि मग बाहेर म्हणजे काय तर कार्यक्रम असले की मग व्हरायटी राहत नाही हे रोज रोज घातले तर तेच घालायला लागते मग हम्मं -
मी पण तसल सेम चार ग्रामच सासूच - करून घेतल्या. साडेतीन ग्रामचं काय चार ग्राम -
छान वाटते की नाही ते डिझाईन मला आवडलं बघितल्या बघितल्या कणी मी हेच घेणार बसलो यांना...
हम्मं हम्मं हम्मं... कधी घेतलं कि गं...
मी काहीतरी नोव्हेंबर मध्ये घेतले होय....
हम्म -हम्म मी परवा घेतलो उरसाच्या आधी...
हां..
म्हणजे आमचं वास्तूक. होत की ने वास्तूकच्या आधी घेत... कुठल्या...
आा..
वास्तूकच्या आधी...
हां हां हां हां...
वास्तु शांती होती की नाही त्याच्यात आधी..
हम्मं -हम्मं...
पण तवा सोनं बग युद्ध चालू होतं नाही तेव्हा.... सोन एक - एक लाख अडतीस हजार न होत.
हम्मं हम्मं हम्मं मग ते दहा हजार म्हानालीत दहा हजार न वाढले नव अठ्ठेचाळीस झालय नव आणि कमी झालेय कमी झालेय म्हणालतीत काल परवा दिवशी तर....
आणि निघाला. पावण्याला - अंंत नाही -
हम्मं मस्त आहे खर...
की या वर्षी कोन सोन घाल.
घ्यायचं नाही कर ब की अधिक महिना कोण थांबत?
आज सोन्याच्या दुकानात किती गर्दी माहिती आहे का तुला
आता ह पूर्ण महिना सनाच.. गदी होतेच सोनं तर नाही तर चांदी तर सोनं तर सोन्या पेक्षा... खपलं असणार सोनार त्या कसल माग झाला ग आधी जोडवीस... सरूप येत होते आता माझं जोडवी चार हजार बाराशे तेराशे घातलेस की जोडू येत माझ दिलो आधीच आणि वर हजार रुपये जायला लागल मा तीन हजार मोड झालं आणि हजार रुपये ला ते मगच ते वओळखेच आहेत म्हणजे आपल्या गावातला असल्यामुळे क कमी करतात लोक मग कमी स्वप्न का यांचकडे होय
हम मी पण त्याच्याकडेच करतोय स्वप्न्या म्हणतात सगळी